हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आहो वर्षा बोलते.
हा हा बोल ना. हॅलो.
हा हा वर्षा बोलते. हा हा कशी आहे तब्येती?
ह
हां हां घरचे
आवज येतोय आहे?
हॅलो हा येतोय.
के हॅलो, हॅलो. कशा आहे? कशा आहेत म्हंटलं? मी पण मजेत आहे एकदम जेवण वगैरे झाल.
ह आता करायचं. तुमचं जेवण?
हेच जेवण झालं तर मग सर्व काम आवरल्यानी घरी बाहेर गेली होती ना. हा हा एक मिनट जिन्हा चढत होते ना. हा बोला.
चहा दे
हॅलो हा..
चहा झाला काय?
नाही आत्ता तर आली बाहेरून म नंतर चहा पिल.
हा हा.
हा बाहेर गेली होती होती ना एकदम मजे
हा हा हा हा हा.
झाला तुझा चहा, पाणी?
हो मी आत्ता घेणार बघा.
हा हा हा.
हम्म, हम्म.
इथं खालीच लाव हा बाकी काय म्हणते?
काय नाही चाललंय बाघा, काही छोट बाळ- त्याच्यासोबत दिवस जातो.
छोटं बाळ किती महिन्याच हाय?
वन इयरच आहे.
हा का? मग बाळामध्ये भरपूर टाइमपास होत असेल?
बाकी काय?
बाकी काय म्हणते बाबा?
हम्म, काय म्ह- बारच कस काय चाललं आता जेव्हा-
आता बनवायचंय.
हम्म, पाहुणे तेन येणार आहे, म्हणताना थोड्या वेळेन करायचं.
हा असं.
हं, हं.
माहेरची कि सासरकडची?
अ.. सासरकडची.
हा हा.
सासून ते-
किती?
सासू अन ते येतायेत.
होय, होय.
हा, हा.
सासू अन ते कोणत्या गावाला असतात?
अ म्हणजे सासू, सासरे म्हणायचंय की तुम्हाला?
हो, हो सासू सासरे तेच.
जवळच असतात.
हा, हा, हा.
ते येतेय म्हणजे त्येंचे- मम्मी, पप्पा अ माझ्या आईंचे सासूबाईंचे असं.
हा, हा, हा, हा.
हं.
एक मनिट ह, मी पाणी पिते. हं. मग? हा बोल.
हा, पाऊस येन तिकडे?
नाही आज नाईये, आज फक्त गरम होतय. पाऊस काल भरपूर झाला. हम्म. काल झाला भरपूर. आज नाही येत हा. काल पुष्कळ एक, दीड तास पाऊस झाला इतका पाऊस झाला.
पाऊस.
म आज जरा गरम होतेय ऊन पण आहे पण गरम पण होतेय फार.
हा हा हा.
ते कस रेगुलर पाऊस राहिला तर थंडावा वाटतो.
होय, होय असं कमी जास्त झाला तर मग ते गरम अस.
हा गरम होतो कधी मग एकदमच हे होत.
हम्म.. असं.
आज काय करणार मग स्वयंपाक?
चपाती करायची आणि काही तरी भाजी बनवायची आणि काहीतरी मग स्वीट.
हा हा हा.
पावणेन लय थांबता आहेेतरे स्वीट बनवायला
ह ह पावण्यांना स्पेशल नाही काही करायचं?
अ स्पेशल करायच की आता बाळाचा वाढदिवस आलाय ना त्यावेळे स्पेशल काय तर मग.
हा हा हा किती तारखेला आहे बाळाचा वाढदिवस?
न त्याच्यासाठी यायला लागलेत पाहुणे.
हा हा हा.
हम्म, अ एकोणीस तारखेला.
हा हा आले दिवस जवळचे नाही?
हा हा त्याच्यासाठीच पाहुणे याय लागलेत सगळे.
हा.
ह.
हो, हो.
स्पेशल त्या दिवशी आता काय
हा. वाढदिवसाची काय, काय तयारी केली मग?
तरी चालू हाय अजून.
हा का बाळाला ड्रेस वगैरे घेतला असेल?
हो हो घेतलाये ड्रेस पण घेतलाये.
हम्म, हम्म.
हॅलो.
हम्म आज काय केलं होत जेवायला? मॅगी.
चपाती आणि भाजी मॅग्गी तेन नाही चपाती आणि मुगाची भाजी होती हा. हा..
हा आम्ही आज कोरड्याची चटणी केली होती.
चटणी केलता काय?
हा कोरड्यांची भाजी. ती आपली थोडस कुर्ड्या भुगा करायचा.
आणि त्याच्यात कांदा, लसूण फोडणी जिऱ्याला द्यायची. जिऱ्याची फोडणी वगैरे टाकून.
ते व भिजत ठेवायच्या कुरडया, थोड्याशा. शिलपी करायची.
अच्छा.
हम. मी तर तशीच करते. मग त्याच्यात कांदा, कोथ तंबीर वगैरे टाकून, मस्त छान होते.
हां, हां, हां.
बिगर कांद्याची पण छान होते.
काय ते?
बिगर कांद्याची पण छान होते.
हा, हा, हा. कान
ह अ.
खूप छान होते.
हा. कांदा टाकून पण छान होते. आणि आशी पण छान होते. हा.
हा, हा, हा.
हो, ना.
अ मी आज, चपाती आणि मुगाची भाजी केलते.
हा, हा, हा, ह.
हम्. बाकी काय?
काय नाही बाबा. आता बाहेरून आली मी. ते काड करायला गेली होती. त्याच्यातसाठी वेळ झाला. बाहेर गेल्यानंतर मग चहापाणी सर्व लेट. नाही - नाही मतदान काढ झालंय. ते बस- बसच कार्ड काढायचं बाकीयेत ना.
हा, बसच कार्ड होय.
हा.
हा, हा, हा.
ते काड काढायला गेलो. पण तिथं गर्दी इतकी दो दीड - दोन तास लागतील. म हीचे कस्टमर चालले आर्ध कार्ड.
आर्ध कार्ड. अच्छा- अच्छा.
हा, अर्धा भाडं लागणार त्याच्याने, म्हणे.
ह, ह.
ह, ते कार्ड काढावंच लागणार, म्हटलं. मग म्हणून म्हून, आम्ही दोघी गेलो होतो. नाही, लाईनच इतकी होती कि, तिला हे नाहीये मग परत येऊन गेलो. म्हटलं, उद्या वगैरे जाऊ. सकाळी सकाळीच जावं लागेल.
ह, ह.
हम्म. मग आता उद्या सकाळी गेलो का, बघू आता. लवकर भेटलं तर बरंचय.
हां हां हां.
हा बाळ बाळ झोपलंय?
हे खेळा
हा हा हा हा.
हा.
त्याच
चालते चाल.
मुलगा आहे की? मुलगी आहे?
मुलगा आहे.
मुलगा आहे. काय नाव ठेवलं? आरोस
हा.
हा छान नाव आहे.
होय होय ‌.
डिलिव्हरी नॉर्मल झाली की सिझर?
अं सिझर झालय.
हा का.
हा होय, होय पहिल्याच.
हम्म. माझे दोघं नॉर्मल झाले त्याच्यामुळे मला काही वाटले नाही.
नॉर्मल झालेत काय? हा.
आणि मग मी कसं बा तिसऱ्याच दिवशी लगेचं ऑपरेशन केल्या ना. त्याच्यामुळे मग मला हे कुटुंबीय नियोजनचं ऑपरेशन तिसऱ्या दिवशी केली होतं.
तिसऱ्या दिवशी?
हम्म.
हा हा हा.
मग डिलिव्हरी मध्ये आराम पण होतो आणि त्याचाही आराम पण होतो ना मग.
होय, होय, होय.
हा.
हम् हम.
म नाहीत आराम नाही होत. तसा हा आणि सीझर मध्ये भरपूर आराम करावा लागतो.
होय, सीझरला आराम लागतो.
शेक, शेगडी तर काहीच नाही घ्या लागत त्याला तर.
हम्म, तरी घेतले मी शेकतेन घेतले भरपूर घेतले.
हा हा ह ह.
हम्म.
कारण की, आमच्या इथले म्हणायचे ना शेक, शेगडी भेटत नाही त्याला घाम येतो तिथ त्यासनी.
हा हा हा.
त्याच्यामुळे कोणी घेत नाही कोणी घेत म्हटलं आपण तर कधी क घे आपलं तर कधी झालं नाही.
हम्म हम्म.
ज्याच झालं ते, सांगतात आप
ह्ह्ह ह ह. नाही आमच्या सासूबाई बोलल्या की, तसं काही नाही, आणि घ्यायचं. म्हणाय लागल्या, ठीके म्हटलं.
माहेरीच झाली. की इकडे झालेलीय, डिलेव्हरी?